हम्म झालं का जेवणावरल.
आम तू व्हाय लागली जेवण तू जेवलीस का.
हो जेवले मी आवरडलो
हम्म
तुमच्याकडे काय केलंय जेवणाला आज
काय आहे चपाटी भाजी
हा हा हा हा हा हा च ते आमच्या इकडे मी भाकरी केलेली आणि सांडग्याची आमटी केली होती आत्ताच आवरलं खाल्लं आ वाढलं त्यांना पण
हम् बरेत कात्या
हो बरच
हम् हम हम्
ते आंब्याचं लोणचं पण छान झालेलं तुम्ही तर लहान असताना भरपूर आंबे खात होता आता खात नशील तू एवढं
हम्म होय भरपूर आमबी खायची आणि अ लोणचं पण घालायचं
हा
वर्ष वर्षे लोणचे घालत्यात
हा टिकायचं नाही तुझं
टिकतं की वर्ष वर्ष लोनचं टिकत
तू लहान असतानामला दि तूप साखर चपाती द्यायची डब्याला नंतर जरा मोठ झालं कि मग नंतर आंब्यात्याच लोणचं द्यायचीस
हो तुला लोनच आवडायच
हो हो हंहह त्यात आणि साखर घालायची लोणच्यावर
हम्म
एक एक आठवण आली की एवढं छान वाटतय वाटतय अजून लहान व्हावं
आणि कालेजला जाव
हहहहहह
कॉलेजला जाऊ का शाळेत जाऊ
तर थोडं मोठ झालं की परत टोमॅटोची भाजीच आवडायची
हम्
तुझी छानच होती टॉमॅटोची भाजी
हम्म टमाटर टमाट चिरायचे कांदा घालायचा कांदा फोडणीला घालायचा हो द्यायचा गु गुळ टाकायचा
हम् अजून जिबेवर चव रेंगाळती आहे गरम गरम चपाती आणि टोमॅटो त्याची भाजी हम मज्जा यायची खरं आयत खायला मिळायच आणि आता करून खायला लागतयं
होय तुला लोनच न चपाची जास्त आवडायची होय कणी
हो ते लोनच जास्त पण खाऊन मग ते बीपी होईल म्हणून आता कमी केलं लोणचं
आत्ता खात नाही
जरा कमी केलं होय खाते आवडतय मला अजून पण जरा कमी खायचं असं
ते पोरं पण म्हणतात टोमॅटोची भाजी करताना पण आवडती परत म्हणतात खातात खातात सगळी मचे छान झाली छान झाली करतात आणि परत म्हणतात आईसारखी होत नाही
हम्म हंहंहं
आणि ते अ फोडणीचं भात केला कि खातात अण परत म्हणतात आईसारखं काही होत नाही
आता काय कराल सारखं आय सारखंच होय
हंहहह हम्म तिची पण खूप आठवण येती
हम्
किती छोटे छोटे साधे साधेच पदार्थ असतात पण ज्याच्या त्याच्या हत हात त्याच्यावर पडलेला असतो
हे रंती कायतर म्हणायची आता आय आता अंंगोळ बिंगोळ झाली चहा पाणी झालं आता काय करूया
जप माळ करतेस जप माळ करतेस का नाही आता अधूनमधून टी व्ही बघायचा जपमाळ करायची खायचं प्यायचं आणि परत दुपारी आराम घ्यायचं परत
हम
हम्म हम्म
ह
आणि पाऊस आता जरा कमी झालाय थांबलाय थोडा एकसारखा चालूचं होता होय आत्ता थोडा वेळ थांबतोय आणि लगेच थोड्या वेळाने चालू करतोय. पाऊस पडायला असं करत
हम्म आमच्याकडे बारीक चालूचं आहे पाऊस.
आणि ते जरा मोठ्ठ झाल्यावर आधी कशी लहान असताना कारल खात नव्हते एकदा तुझ्या हातचं कारल खाल्लं तेव्हापासन म्हणायला लागले हा कारलं पण दे. कारलं पण दे आधी म सारखं म्हणायचे ए मला वाढू नकोस गं ते, ए मला वाढू नको ते आणि एकदा चटक लागली, तुझ्या ताटात खायची
आणि तुझ्या ताटात खायची चटक लागल्यापासून इतकं, आवडतंय म्हणती, स आता कडू झालं तरी पण आवडतंयच, खावंच वाटतंय.
खायचं खायचं सगळं खायला पाहिजे, आंबट, गोड, तिखट खरं सगळं पाहिजे,
तुम्हाला कसं ते अ ताजं ताजं मिळत होत म, सगळं शेतातलं. तिथल्या तिथचं बसायचं, भाकरी एक बरोबर भाजी बरोबर ते लगेच तिथला कांदा, तोडून खायचा मळ्यातला. त्याची त्याची चव खूप वेगळीच लागते,
होय.
अ तशी आता कसं भाज्या तोडून आणतात अ ते शिळ्या झालेल्या असतात मग त्याला चव लागत नाही.
विकतच्या भाज्या जास्त च दिवस असल्यात ठेवलेल्या कि मग त्याला कुठे चव लागते अस पण आहे ताज्या भाजीची चव, थोडीचं येते त्याला
पहिल्या तरी कनी एक मडकं, घ्यायचं त्यात रताळं घालायची. काय आणि त्याच्या, तोंडाला ते अं अ चुंबळ घालायची, त्या ह्यची रताळाची,
हा हा,
आणि ते चालतं घालायचं आणि एक खोल जमिनीत खड्डा कांडायचा, आणि त्यात ते मडकं पातेल, अं पालत घालायचं.
हा,
आणि ते झाकायचं, आणि त्याच्यावर मग सगळाचं जाळ करून, खूप तापवायचं ते जमीन तापवली की आत मग ते, अम असे उकडतात.
होय ते,
हो हो एवढी जमीन, एवढी गरम होऊन, पुन्हा त्या मडक्यातसुद्धा शिजलं जातंय ते,
हा ते मातीचा वास चांगला येत असेल त्याला मग? रताळ्याला, त्यामुळं ते खमंग लागतंय. लागत असलं म,
नुसत्या वाफेवर शिस्तय ना.
हां, बरोबर आहे. आणि ते हुलग्याची भाजी तर किती छान लागते, हुलगे.
कशाची?
हुलगे, हुलगे.
त्याला काय हूलगे सोलायचे, शिजत टाकायचे.
तेच की आता जरा कमीच मि तात बाजारात हूलगा हा, प्रकारच कमी झालाय.
हां.
पूर्वी माणसं जास्त खायचे ना ते आता एवढं खात नाहीत जास्त. पण, ति चविला खूप छान लागते.
हुलग्या
हम्म.
अ एकदा तर केवढं कालवण केलेलं ते आपण वाडीला गेलो तेव्हा गावाला. ते आम्ही दोघीनीच खाल्लं सगळं, मडकव गाडग भरून केलेलं.
हम्म.
अजून त्याची जीव अशी जिभेवर चे चौ रंग रेंगाळती वाटते अजून तस चुलीवर तस करून खावं.
आता लोक काय करायला लागलेत चुली अ घर बांधताना घर बांधतात आणि मागे परड्यात सारखं ठेवतात एक अस पॅसेज, बाल्कनी सारखा. आणि तिथं चूल मांडतात. खास च खा चवीन खायसाठी चुलीवरच, असं करायला लागलेत लोकं. नवीन पद्धतीच्या घरामध्ये अस काम करतात ते.
चुलीवर मंग स्वयंपाक करायचा.
हां, चुलीवरची भाकरी बक्की कशी छान लागती चवीला. तशी गॅसवरची लागत नाही खमंग. हां, तेच म्हणायले मी.
निकाऱ्यावर भाजायची फुगत्याती.
हां.
तसं नाही आता काय.
हां, हां, हां. परत निकाऱ्यावर भाजलेला पापड पण छान लागतोय ना.
हम्.
पापड म्हणा, आपण तळलं की एवढं चांगला लागत नाही पापड.
आमच्या भातोड्या करत्यात की ज्वारीच्या, गव्हाच्या,
हां, हां. पण ते तळल की एवढ चवीला लागत नाही ते भाजलं की निकाऱ्यावर ते भातवड्या किती छान लागत.
हम्म.
काकी करत होत्या ते. भातोड्या. हम्. त्या चविला लागतात.
ते ज्वारी सडायची, आणि मग त्याचा पिट काढायचं पुन्हा कुठून किंवा दळून.
हम्.
आणि मग ते चाळून स्वतः काढायचा आणि मग त्याचं ते शिजवायचं असं. अ असं होताईल असं थोडस घट्ट - -
हम.
व वतण्याजोगं करायचं आणि ते वतायच.
म्हणजे हटल्याच हटायचं काय?
थोडस पातळ असून वतायचं.
हम्म घरगटायचं.
हा मग ते वाळून भातडे होतात.
हा, हा. ते वाफेवरचं शिजवतात ना?
नाही असं हेच्याळ शिवाय भांड्या शिजवायचं आणि फडक्यावर वंत. किंवा थंड झाल्यावर मेन कपडा होतायच.
हा अशा पळीणी होतायचे काय छोट्या छोट्या. हा हा हा. ते ते पळीनी ओतणारे त्या भातोड्या वेगळ्या आणि तेिं वाफेवर शिजवता ते वेगळया. हा तेच म्हणायला लागली मी ते चिनहेची चव जरा वेगळी लागते हा. त्या पण असं पळीणी टाकतो की नाही पापड. ते जास्तीत जास्त तळूनच खातात. आणि ते वाफ शिजवलेले असतात की नई ते असे चुल हा त्यांनी खऱ्यावर छान लागतात भाजून
म कुठ चुली आहेत का
हा जास्त चुली नाहीतच आता. पण गॅसवरर भाजली तर एवढी नाही त्याच्यासारखी चवी येत.
हम्म.
असंय.
जळती भे गॅसवर.
हा. ते थोडस काळ पडत मग त भातोड्या हम्म. आणि उळदाचे पापड पण निखाऱ्यावर छान लागत खमंग आणि गॅसवर. भाजली की तेवढं खमंग पणा येत नाही त्याला.
होय पण आता चूली राहिलीत कुठ
नाही मग ते म्हणून तर तुला म्हणलं नाही काता त्याच्यासाठी खास नवीन घर बांधताना. बाल्कनीत वेगळच जागा करतात त्याच्यासाठी एका कोपऱ्यात. आणि त्याला चूल ठेवतात असं आहे आता काही काय नवीन शोध लागायला लागलेत. नवीन माणसांच्या डोक्यात कल्पना याय लागल्यात त्यामुळ काय आता तेवढं चाल हम् चालतयं मग ठेवू का
बर ठेव.
हं